हॅलो बला काय चालू आहे.
कोनी कोणी कळली भिजवायली.
गप्पा काय काय आज काही स्पेशल रोटी आहे की काय
कायची रोटी व पोटी स्पेशल साध्या पोळ्याला टाकतो आता
हा त्या दिवशी गेले होते मी तंदुऱ्या रोट्या
हाऊ काय
ते आणला होतं विकत हिवरखेडवरून
हम्म
याचा वाढदिवस होता त हे म्हणत हॉटेल वर चला
मार्केटमध्ये आता भेटते काय रेडीमेट तस
हा रेडीमेड आटा भेटतेे ना
हावं काय
हा ना आपल्या फुलके सारखी शेकायची ते मस्त होते खडक कड
हो काय मग कशी केली?
कणिक भिजवली त्यात दही टाकलं एक वाटी
हूं हूं
अ सोडा टाकला.
हा आपला सोडा कोणता खायचा सोडा
आणि मीठ चवीनुसार
हो
अनं ते भिजून ठेवलं अर्धा एक तास
हं
अनं हा भिजून ठेवायला लागतय अर्धा एक चांगला तो म्हणजे आपण सोडा टाकतो की नी
हम्म आता चांगली फुगते ती आहे ना रोटी
तू बोल ना अ सोडा टाकला कि सोडा टाकला की तो फुलते ना
होऊ काय
एकच मिनिट झालाय अजून
त मंग ते फुलला कि मंग तो मस्त रोट्या होतात आपल्या रोट्या लाटायच्या आणि फुलक्या सारख्या शेकून घ्यायच्या.
म गॅस वर शेकून घ्यायच्या.
हा गॅसवर शेकायच्या.
मस्त लागली असतील ना हो वेगळी होती कि आपल्या पीठ सारखी चव होती ती वेगळी होती.
नाही चव वेगळी लागते कडक कडक फक्त पण एवढी हॉटेल सारखी चव नाययत.
हो जस घरचं आणि बाहेरच समजा फरकच पडते ना खूप.
लीत असते की नय आपली गॅस वर असते.
ते चुलीवार तर झालं ना तस.
रिकामा ऑडिओ
ते तर डायरेक्ट
हा ते मी करतच त मी विकत आण म.
रिकामा ऑडिओ
त्याच्यासोबत मग पनीर वगैरेची भाजी.
हा का.
हा.
हॉटेल टाईप ज पण झालं असे ना एकदम.
हा बस हॉटेल टाईप आणि जिरा राईस केला होता तांदुळ आणून.
अरे वा म्हणचं काही टेन्शनच नाही. मग तर काही वादच नाहीं.
व हॉटेल सारखं. जेवण दिलं वाढदिवसाला त्याले म्हणलं हॉटेलवर जायचं कामच नाही ठेवलं तुम्हाले.
घरी हॉटेल आहे काय? ले मस्त कांदा निंबू कापून एकदम प्लेट मध्ये सर्व बापरे.. हॉटेलमध्येध्ये आलो म्हण असं समजाव ना तुम्ही..
हा मग तसच केलं पाऊस सुरू होता चांगला त्या दिवशी...
हा मग बाहेर काही जाणं झालंच नसत.
घरीच. ते कोणी काही वावरात वगैरे कोणी गेलं नाही.
असं फोटो वगैरे काढले याच्या ग्रुप वर टाकले.
हम् हम्.
सगळे म्हणत अरेरे हॉटेल घरी बनवलं किंवा हॉटेल वरूनच आणलं. तें बोलें आम्ही हॉटेल वालीलाच घरी आणले. असं केलं.
खूपच चांगलं झालं.
हा. घरी आणलं म्हणा हॉटेल वर नाही गेल म्हणे हॉटेल घरी आण क हेथ म्हणजे आमच्या नातेवाईकाचा ग्रुप आहे ना सगळ या्याच्या आतो भाऊ चुलत भाऊ.
हा ते ग्रुप्पा समजा फोटो टाकले असतील तर वाढदिवसाचे आणि सेलिब्रेशन जस कीं केल.
हा आमच्या इथं म्हणजे याच्यात चुलत भवायचं आणि याच्या आतोभवाचं एवढं मस्त पटते म्हटलं..
मित्र सारखच द्यायचो का म्हणजे आमची पूर्ण.. म्हणे बाबाले आमच्या तीन बहिणी अन... पाच भाऊ आहे.
अरे वा!
हा मग त्याचा आमचा सगळा फॅमिली ग्रुप आहे एक.
ना म परिवार समजा जस एकत्र राहते समजा हसून बोलून एकदम.
एकत्र बाकी सगळे नागपूरले असतात ना इथं कोणीच नसते.
बाहेर जाऊयात.
बाहेर गावी असत.
ते बराबरीचे असतील ना मग एकसारखे आत्याचे मुलं.. चुलत भाऊ हा कसे?
पण लग्न झालेले आहेत सगळे. तर मग ते एकमेकाची मार टिंगला टिंगल्या घेता.
मन जस मित्र फ्रेंड म्हणून जस हो ना याची मजा घेऊ दे, त्याची मजा घेऊ दे असं. आता कॉलेज फ्रेंड कसे भेट त्या कशी संग एकमेकाची टिंगल करतात तस.
सुरत बून आता एका जागी आले की तुम्ही विचारूच नका किती दंगा आणि मस्त्या आणि नाच.
गाव ते
त्याच्या घरी जेवढ्या सुनाही आला की नाही सगळेच्या त्याही सगळ्या मिक्स झाल्या.
हो काय? म्हणजे त्या वातावरणान खर मिक्स झाले अशे पंचवीस वर्ष वेगळी नाही कि तिला ते वातावरण समजा पटलं नाही म्हणून.
हा नाही सगळे ज म्हणजे सगळे ज्या अशा कॉमेडी म्हणा मिक्स होणार आहे अशी कोणी एकोल कोंडी असं कोणीच नाही. सगळेले भेटून गेल्या एखादी एखादी आहे मग त्याच्यातली. मग तिच्या इकडं कोणी लक्ष नाही देत.
म्हणजे ह सर्व म्हणजे माहिती कळू देत नाही की हे वेगळी हाय म्हणून कारण की बाकीच्या सगळ्या एखा का आहेत आणि एकटीच काही वाटत नाही.
व्यक्तीच काही वाटत नाही आमच्या घरी म्हणजे आमच्या इथे सासू सासरे आहेत कणी तेचे तुला तेही मित्र मैत्रिणी सारखे वागतात, बोलतात. हा कोणी जस वाटत नाही कि हा ते सासरे आहेत. ते सासू आहेत म्हणून.
नाही आता तर म्हटलं असं झालं की सखीच नाही पटत हे तर चुलत आहेत. सखेच म्हटलं जर कधी एकामेकासोबत बोलत नाही असं पाहिलेलं आहे मी बघितलेलं आहे ना.
नाही आहेच तस.
ते तर तुलाच सांगून राहिले तुम्ही म्हणता खूपच चांगलं वाटलं.
आले मस्त पट्टीच आणि आमच्या घरी सन अस नाही सगळे कोणाच्या इथं कामानिमित्तानुसार जातात, येतात. लग्न, कार्य, मरण, धरण
मला जेवाय हिरग पोळी आहे जस हम्म.
हा.
चांगला आहे ना उलट जॉईंट अस अशी फॅमिली असते ना तर खूप मका खुशी मिळते त्याच्यात.
काही काम वगैरे पडलं तर लगेच मदतीले हजर. ह आमची फॅमिली तेवढ्या याच्यात खूपच मस्त आहे.
तस पाहिजे ना रिस्तेदारींनी समजा सर्वजण धावून येतात.
हा.
आणखी काय पाहिजे?
नाही तर त्या नाहीत ते चुलत भावाच कोणाच कोणाचं पटत नाही. अ्पा तेचे मंग ग ते ते तिकून व्हिडिओ कॉल करतात. हे इकून व्हिडिओ कॉल करतात. एक तर दादा याचा एक चुलत भाऊ याचा तिकडे असते कॅनेडा, अमेरिकेले. भाऊ तोही दादा एवढा फोन येत ते सगळेच्या विचारपूस करणं हा. हो कॅनेडा.
बघ
हा.
बापरे.
तोही दादा फोन करते म्हटलं हा ग सर्व्हसन देणे तिकडेच राहतात म्हणजे तिकडचेच झाले ते आधार कार्ड वगैरे सगळं तिकडचं गेलं.
म्हणजे ते सर वर्षच तिथले झाले.
हा. आमच्या इथं सगळे नोकरीवालेच आहेत ना फक्त आम्हीचं गावात राहतो कि नाही.
हम्म.
तर हेच शेतीवाले आहेत बाकी सगळे नोकरीवाले आहेत.
ह ना तरी पण समजा असं अंतर नाही आहे ना की हे शेतीवाले आहेत अन् आपण सर्वीसवाले आता जास्त भावच
अ हा हो असं काहीच नाही बाप्पा.
सर्व म्हणजे एक सारखे समजतात ना समान एकदम.
वाटू देत नाहीत. की आम्ही गावात राह तो की काही.
नाही काही त बापा आले की इकं स्टँडर्ड बन दा खवतात आणि बोलाच अटिट्यूड असतील.
इथ तसं आमच्या इथे शेजारी पाजारी लोक पाहतात जर ते आले की नाही सगळे या रिलीये तर, हा. कि बापा यायचे किती पट्टि बोलणं चालणं.
किती समजा असे हसून बोलवून राहायचा. नाही तसच पाहिजे उलट म्हटलं. काही नसते येत सोबत सगळं चांगलं पाहिजे बोलणं चालणं चांगलं असलं आता जर कधी तुम्हीच चांगल्या जर कधी बोलल्या नसत्या
हा तर मग फोन नसता केला. नाही आता आपणच याले नस नसणी करत ना समजा सून वगैरे आहे त.
तेचं कस लहान पासंजी तेची मित्रता आहे म्हटलं ते तर समजा चांगलेच बोलतात ते तर चांगलेच राहतात. पण बाकीच्या ज्या त्यांच्या समजा मिसेज ज्या नवीन आलेल्या आहेत
मग ते सांगून राहिले एखादी निघा एक एक आहे आमच्या ह्याच्यात पण तिच्याकडे कोणी लक्ष देत.
हो बाकी सगळे चांगले आहेत. ना तर म्हणून तिच्याकडे लक्ष देत नशील ना.
हम्.
तू तशीच राहतो जशी आहे तशी बाकीच आम्ही चांगलं हसून बलून मस्त मोकळ राहतो. उलट
नाही काय म्हणतात तु गं युनोगो सोंद्र्यायला जाऊ दे म्हणताल नाही मी तर येतोच म्हणते.
ह उलट वहिते काय होते तिलाच खराब वाटते की तीच मग स्वतःह न म्हणते की नाही मला जा जाऊ द्या याच्या सोबत. नाही ना मग असं वाढवते ना एखाद्या वळे
नारीतले नाहीये.
बाप रे खूप चांगला आहे. चांगला परिवार.
हा अ काका म्हणजे काका काकू मोठे पप्पा समजा म्हणजे. मोठे मम्मी वगैरे येतात ना. तर ते मस्त राहतात. ना असं वाट देत नाहीत ना की आपले. सासरे आहेत सासू आहेत माझी चलत सासू बी स मस्त मैत्री सारख्याच बोलता.
परत आहेत म्हणून असं काहीच नाही. वाटत घ समजा सखस.
चांग अस तर फॅमिली म्हणजे भेटणंही खूप मुश्किल आहे इतकी गोड नाही राहत कोणी तसं कोणी ना कोणी असतेच म्हणा त्याच्यातली. की हा चांगला नाही तर तो पण इतकं समजा आत्या पण चुलत.
नाही बापा या्यच्या आतो आतो बहिणी अ सगळे चांगले आहेत. आता आईच्या आतो बहिणी भावाच्या पोराच लग्न झालं आम्ही गेलो होतो. सगळ जणी आठ चार पाच दिवसच आम्ही तिथं म्हणे आत बहिणी च्या इथं कोण जात. लग्नाली तिच्या पोराचे एवढ्या जण सगळे आम्हीच नाही राहणार. हसणारे बोलणारे मजा करणारे. हा आम्ही तेच्या तिकडचं कोणीच नाही.
आरे वा. चांगलं आहे ना चांगलं असा एकदम. बर हाय मी फॅमिली चांगली हाय आणि जितक्या दूरच्या नात्यातली कोणी जात. नाही म्हटलं आता आम्हीच नाही गेलो कायले खोटं सांगू. नाता भाऊच्या इकडे नात बहीणची इकडे अजिबात नाही. जाण होतच नाही.
हा!
अस म्हणजे सहजासहजी कुठ नाही राहत.
घावला उचलता मग. हा झाले हाय की नाही दहा. बरं ठीक आहे संध्याकाळी बोल.
हा हो!
हा ठीक हाय. हॅलो!